हा,
बोला.
मग कुठल्या विषयावरती बोलायचंय.
आपण आज बोलू सोशल मीडिया या विषयावरती.
अच्छा ओके. तर मग मला वाटतय सोशल मीडियामुळ आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये खूप. असे मोठी क्रांती झाले बदल झाले असं म्हणजे लाईक विद्यार्थी अस. ता ते युट्यूब म्हणा किंवा ऑनलाईन कोर्सेस. आणि जे काही शैक्षणिक पेजेस असतात त्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी शिकतात. तर म्हणजे क खूप साऱ्या गोष्टी असतात त्या काही मिनिटात किंवा काही सेकंदात आपल्याला उपलब्ध होत. तात त्यामुळे मला असं वाटत की, आजकाल सोशल मीडिया असो किंवा! ऑनलाईन मुळे आपलं शिक्षण असत ते अधिक सोपं आणि आधुनिक झालं आहे अस मला वाटतो तुम्हाला काय वाटतं यावर?
बरोबर आहे तुमचं मत सोशल मीडियावरती म्हणजे आपल्याला वाटतात की सोशल मीडिया एक वरदान आहे की श्राप आहे या विषयावर जर आपल्याला बोलायचं झालं तर आता आपण एक एक म्हणजे एक साईड ना पण असं पण म्हणू शकतो की स सोशल मीडिया वरदान आहे. की आजकालच्या असं इंटरनेटच्या युगामध्ये आपल्याला असं कुठ पण अस कॉल पण करायचा असला काही करायचा असला तर पण विदिन अ सेकंड मध्ये कुठ पण कॉल करू शकतो आणि कोणता पण कोपऱ्यामधून, कुठ पण, कोणाला पण कॉल करू शकतो. पण तस आहे वर दान आहे तर तसंच त्याच प्रकारचा एक बोलू शकतो की आपण श्राप पण आहे. आता लाईक जे लहान लहान मुलं आहे त्यांना याच्यामुळ म्हणजे जास्त सवय वगैरे लागलेली मोबाईल पहायची ते दिवसभर तेच पाहत राहतात. अ त्याचा दुष्परिणाम पण आहे त्यांच्या डोळ्यावर असं एक परिणाम होतो ते होतो म्हणजे त्यांचा हेल्थ हेल्थ रिलेटेड मध्ये पण अ इश्यू येतो म्हणून त्याच्यामुळं देर आर टू साइड्स दोन्ही साईड असतात.
अ ते पण आहे कारण की आजकाल म्हणजे स्टुडंट असतात ते अभ्यासाच्या नावाखाली सोशल मीडिया उघडतात आणि रीलस म्हणा किंवा मनोरंजनाचे व्हिडिओ वगैरे अस ते पाहत म्हणजे पाहत बसतात त्यामुळ त्यांच्या अभ्यासावरती पण परिणाम होतो जण त्यांच कॉन्सन्ट्रेशन वगैरे असतं ते कमी होत. त्यामुळ आपण असं म्हणू शकतो कि हा कि त्याची दुसरी साईड पण बघितली पाहिजे आपण म्हणजे लाईक टू साईड्स आहेत त्याला असं.
हो आता तुम्ही आता विचार कराय जेव्हा कोरोना आला होता. त्या त्या वेळेस समजा सर्व जे काही आपलं जे झालेलं ते सर्व ऑनलाईन झालेलं मग त्या काळामध्ये आता मोस्ट ऑफ द जे मुलं मुलं होते ते सर्व ऑनलाईन क्लासेस करतील ते करतील तर त्यांना तेव्हा मोबाईल अस म्हणजे कंपल्सरी होतां की विदाउट मोबाईल आपण काहीच करू शकत नव्हते. तर जे काही क्लासेस वगैरे व्हायचे ते व्हायचे ते सर्व ऑनलाईनच व्हायचे. म्हणजे ऑप्शन नव्हता काहीच मग त्यावेळेस म्हणजे ज्यांनी कोणी कोणी असं त्या गोष्टीला असं एकदम म्हणजे खरं चांगला वापर केला. पण कोणी कोणी असं आहे की त्यामुळे असं त्यांना असं रीकामी सवय लागली की मोबाईल स्क्रोल करत करतील ते करतील आता तस तुम्ही आता मागे बोलले की इन्स्टाचे रील स्क्रोल करतील काय करतील. तर त्याच्यामुळे मी आता मागे बोलला जसं की हेल्थ रिलेटेड इश्यू होऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही पाहू शकतात कि ते जे लहने लहने मुलं आहे सध्या आता म्हणजे त्यांचं वय पण नाहीये तरी त्यांना स्पेट्याग लागलेलं आहे, चष्मा लागलेला आहे समजा तर ह्या गोष्टीच अस एक एक ठिकाणी असं दु परिणाम पण हाय समजा आणि जे काही आपल्या मोबाईल मधून अ मोबाईल मधन असे वगैरे ते अ पास होतात तर ते असं जीवालपण हानिकारक आहे ना त्याच्यामुड पण वाट
हो पण आपण म्हणजे लाईकचा, उपयोग पण होतो ना आपल्यालाच सोशल मीडियाचा लाईक अ आपल्याला म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय असतील तर समज तात, किंवा समजा की आजकाल बरेचसे लोक आहेत जे युट्यूब लाईक इंस्टाग्राम, फेसबुक, लिंकड इन वगैरा तर यांच्या माध्यमातून खूप व्यवसाय वगैरे करत आहेत. आणि लाईक छोटे व्यावसायिक असतात ते कमी खर्चात अ आपले जे काही प्रोडक्ट असतात त्याची जाहिरात म्हणजे लाईक प्रमोशन, ला पण पैसे हे नाही करू शक कत म्हणजे सोशल मीडियाद्वारे आपण म्हणजे आपल्या प्रोडक्टच प्रमोशन करू शकतो जेणेकरून लाईक कमी खर्चात आपला प्रोडक्ट्स जाहिरात सगळीकडे म्हणजे खूप लोकांपर्यंत पोहोचू शकते हे पण अस बेनिफिटच आहे. किंवा ला अजून म्हणजे जर बोलायचं झालं तर मग अस की आप पण समाजात मध्ये पण उपयुक्त असतात म्हणजे लाईक की रक्तदान असो आपत्ती मदत. किंवा आरोग्याविषयक जनजागृती. काही सरकारी योजना असतील किंवा काही सामाजिक संदेश असतील त्या पण लाईक एका मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहचवू शकतो.
हम्म, बरोबर आहे.
पण आहे तसच सोशल मीडियाचा जर आपण बघायला गेलो तर.
बरोबर हे, दोघी साईड असतात. आता जसं तुम्ही जे बोलले की आपण बिझनेस करू शकतो ते करू शकतो, आता मोस्ट ऑफ जे लोक आहे ते आता सध्या त्यांचा ते चालू आहे की आता कोणी, कोणी म्हणजे जस रेंज युट्यूबवरील युट्यूबर अकाउंट ओपन करतील ते करतील, आणि ज्यांना असं समजा इनकेस आता ते जे काही असं म टीचर लोक वगैरे आहे ते आहे ते क्लासेस घेतात. तर त्यांच्यासाठी त्यांना सेटअप लागतोय कि त्यांना सेटअप पाहिजे ते पाहिजे. तर तेव्हा कुठं त्यांच अ क्लासेस चालतात किंवा हे करतात पण आता सध्या सोशल मीड मीडियामुड आपण म्हणजे एक युट्यूब वर चॅनल ओपन करतील त्याच्यानंतर त्याच्यावरती जे रेकॉर्ड वगैरे करतील ते करतील आणि जसं चॅनल त्यांचं अ रीत होत तसं त्यांना म्हणजे त्यांना पण पैसे भेटतात ते मानधन भेटत त्यांना तर ते एक साईड ना चांगलं पण हे. पण ते प्रत्येकाच्या प्रत्येकाला घ्यावर आहे, हम्म युज करण्यावर आहे जर, जर आपण चांगला युज जर आपण चांगला यूज केला त्याचा तर सोशल मीडिया खरच चांगला आहे, पण जर तुम्ही इनकेस त्या गोष्टीचा जास्त दरूप योग करताय तर मंग ते पण बरोबर नाहीये.
हम्म आणि लाईक आता पण सोशल मीडिया म्हणतोय की चांगलं वाईट पण लाईक सोशल मीडिया जस चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे कारण की सपोज जर काही खोट्या बातम्या असतील म्हणा किंवा पण असंच नाही की सगळ्या खऱ्या बातम्या सोशल मीडियावरती कि लाखो लोक कानपर्यंत पोहोचतात असं पण अ काही खोट्या बातम्या असू शकतील किंवा काही अफ़वा असू शकतील. त्या पण लाईक अस स्पीडने सगळ्यांच्या पर्यंत लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. ते की आणि सोशल मीडियावरती आले म्हणून तर काही लोक ते चेक पण करत नाही. कि हा बरोबर आहे ही माहिती अ म्हणजे सार खरी असू शकते. आणि खरी असू शकते म्हणून ते सगळ्यांना फॉरवर्ड करत राहतात मग ते खूप लोकांपर्यंत पोहोचतोय आणि अलीकडे ते सायबर म्हणजे सायबर क्राईम वगैरे पण असेल हा राईट ते सोशल मीडिया मुळे पण खूप वाढलाय आहे.
बरोबर आहे आता तुम्ही जर सायबर क्राईमच बोलले तस आता म्हणजे लाईक आता आता कोणी कोणाचा वन अकाउंट असा ऍक्सेस करू शक लाईक आता कोणी कोणाचा म्हणजे ब्लॅकमेल करण्यासाठी अकाउंट पण ओप.
हा लाई राईट राईट सायबर बुलिंग वगैरे ट्रोलिंग वगैरे पण होऊ शकतो. गोष्टी अशा आहे.
तस जर वापर केला तर ते खरंच चुकीचं आहे. नाही तरी माझा.
हा म्हणजे अ कसं असतय प्रत्येक जण आणि प्रत्येक जण सोशल मीडियाचा चांगलाच वापर करतो असं काही नाही काही जण वाईट गोष्टीसाठी पण युज करतात तर ते माणसाच्या मेंटॅलिटीवरती डिपेंड आहे की आपण ते योग्य योग्य पद्धतीने वापरायचं की कसं वापरायचं असं.
बरोबर आता तुम्ही जसं बोलले की ज कोणती न्यूज वगैरे आहे. तर म्हणजे आपण. आता सोशल मीडियावर आली तर आपण त्याची शाहा -निशा करत म्हणजे आपण पाच नाही कि ते बरोबर आहे का चुकीचे आहे आपण वाचली लगेच पुढे फॉरवर्ड केली हे पण चुकीच आहे ना. म्हणजे त्या गोष्टीचे पहिले व्हेरीफय करायला पाहिजे की गोष्ट जी आहे ती म्हणजे खरंच आहे का आणि जसं आता आ आ जसं फ्लिपकार्ट अमेझॉन जसं आहे तर तिकडे प्रोडक्ट जस अस जेन्युअली भेटतात आता मोस्ट ऑफ जसे ऍड राहात इंस्टावर ऍड येतात ते येतात. तिकड असे प्रोडक्ट ते स्वस्त कि किमतीमध्ये राहता. तर ते त्यांची लिंक पण चेक करायची लाईक आता ते तिकडडे आता फ्लिपकार्ट डॉट कॉम नसतं भरती. काय काय असतं तर जर आपण समजा इनकेस त्या लिंकमध्ये गेलं काही आपण आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरली ते भरली तर त्याच्यामुळे पण म्हणजे सायबर क्राईम होऊ शकतो ना लाक म्हणजे ते काही आपलं ते जे आपल्याला न माहिती नाहीये ते नाही माहिती त्याच्यामुळं होऊ शकतं ना असं
हो तर मग मला असं लाईक
म्हणजे व्हेरीफय करायला पाहिजे पण काही गोष्ट करत बस सोशल मीडियावर ते पहिंदा व्हेरीफाय करूनच आपण अ पुढचा पाऊल टाका पाऊल टाकायला पाहिजे.
हो पण मला वाटते की म्हणजे सोशल मीडिया हा प्रॉब्लेम नाहीय पण आपण ज चुकीच्या पद्धतीने वापरतो ना हा प्रॉब्लेम आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायच झालं तर लाईक आपण चाकू असतो चाकूचा वापर आपण किचन मध्ये पण करतो बरोबर हो मग तस चाकूचा वापर चुकीच्या कामासाठी पण होऊ शकतो मग लाईक मर्डर वगैरे ह्या गोष्टींसाठी मग लाईक सेम तसंच आहे सोशल मीडियाचं पण सोशल मीडिया पण म्हणजे आपण चांगल्या कामासाठी पण युज करू शकतो वाईट कामासाठी पण युज करू शकतो आपल्या म्हणजे आपण के की लहान मुले आहेत त्यांचा स्क्रीन टाइम असतो तो मर्याठीत ठेवला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली पाहिजे की असं नाही की ही लिंक आहेही बरोबरच असेल तर आपण डायरेक्टली क्लिक करून सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तर किती काय काय गोष्टी होऊ शक तात किंवा आपली वैयक्तिक माहिती जी आपली पर्सनल इन्फॉर्मेशन असते. ती आपण कुणाला सुद्धा शेअर करताना काळजी घेतली पाहिजे की डायरेक्ट आपण कुणाला सुद्धा असं शेअर करायची नाही हा.
परत एक नवीन आत्ता सध्या ते ट्रेंडिंग मध्ये पण आलेलं आहे ए आय वगैरे जे काही आहे ते पण ट्रेंडिंग मध्ये आलाय तर त्याच्यामुळे पण म्हणजे आता आता मोस्ट ऑफ दि जे अ जे कंपनीचे वर्कर वगैरे आहेत तर त्यांचा पण जॉब जात आहे या ए आय मूळे तर आपण म्हणजे ते पण अ हे करायला पाहिजे ना
हो हो. आपल्यावरती डिपेंड आहे आपण कोणत्या गोष्टी किथी प्रमाणात किती लिमिट मध्ये यूज केला पाहिजे किंवा कस यूज केलं पाहिजे हे आपल्यावरती पण डि पेंड असत ना.
हम्म हम्म. तेच ना मग दोन्ही साईडने असतात ना म्हणजे चांगल्या गोष्टी पण आहेत आणि वाईट गोष्टी पण आहेत तर आपल्याला आपण समजायला पाहिजे की नेमक आपल्याला घ्यायचं काय आहे आता कोणत कोणते हा कोणते कोणते असे क्राईम पण होतात की ते म्हणजे असं स ऑनलाईन पद्धतीने करतात ते लाईक म्हणजे काहीतरी ब्लॅकमेल करतील, ते करतील
हो हो हो बरोबर आहे. मला तर शेवटी असंच वाटतंय की अं सोशल मीडिया चा आपण जास्त वापर करण टाळलं पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या लिमिटमध्ये ठेवली पाहिजे.
बरोबर.
म्हणजे सोशल मीडिया की आपल्याला नॉलेज देतं, जॉब देतो.
हम्म हम्म बरोबर.
त्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी योग्य वापर केला पाहिजे त्याचा एवढंच मला वाटतंय.
नाही नाही तुमचं पण बरोबर आहे म्हणजे ज्या ठिकाणी खरच अ त्या गोष्टीन आपल्याला फायदा होत असेल सोशल मीडियाने तर खरं वापरायला पाहिजे पण त्या गोष्टी तील पण लिमिट्स पाहिजे लाईक म्हणजे तुम्ही दिवसभर जर तेच वापरताय तर ते पण एक चुकीची गोष्ट आहे. एक तुम्ही लिमिट मध्ये जर अ राहिल तर ते ठीक आहे ना तेवढं आता तुम्ही सध्या पाहात असाल की म्हणजे एक आत्ता का आजकाल अशी जनरेशन
आजकाल असं झालेलं आहे म्हणजे थोडा पण टाईम भेटला की लगेच कोणी पण इन्स्टा ओपन करल, लगेच व्हाट्सअप ओपन करल स्नॅपचॅट ओपन करल म्हणजे तसं नको पाहिजे ना.
बाकीच्या पण गोष्टी असतात फॅमिली टाईम असतो ते असतो बाकीचे पण आता आजकाल तुम्ही बघ अ म्हणजे पाच साल एक फॅमिली मध्ये जरी बसलेले आहे. तर चारजण असले फॅमिलीमध्ये तरी चार मोबाईल त्यांच्या त्यांच्या हातात असतो तर काय फॅमिली टाइम द्यायला पाहिजे त्यांनी
हो, ते पण चुकीचं आहे हो. जाऊदे. झाला आपला टाईम.
काय ठीक आहे.
हम्म. ठीक आहे चालेल. ओके बाय थँक्यू.
थँक्यू.
ह